हा ताई येतोय आवाज.
हो हो येतोय ना.
हो हो ठीक आहे ठीक आहे.
तर आपण आज कोरपड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, त्याच्याबद्दल बोलूयात. थोडंस.
हो, चालेल आहे बोलूया.
हो, हो.
तसं पाहिलं तर कोरपड कस याच्यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिज भरपूर पुर आहेत.
हो.
हम्म, त्याचा उपयोग त्वचा, आपली केसं, परत पोटांच्या समस्या ह्याच्यावर अधिक फायदेशीर आहे कोरफड.
हो, भरपूर याच्या साठी फायदे शीर आहे कोरपडीचा उपयोग.
हा, तर कोरपडीचा गर अ, त्याच जेल आपलं त्वचावर लावलं तर आपल्याला जर भाजलेला असेल उष्णतेनं किंवा आपण उन्हात गेल्यावर थोडी आपली त्वचा बर्न झाली असेल. आपल्या पुरळ आले असतील, किंवा खाज आले असेल, तर समस्या अशा दूर होतात. यामुळ!
त्वचा थोडी हायड्रेट राह ते, नैसर्गिक चमक येते त्याच्यामुळं. बरेच आता आपण पाहतो बघा कुणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे आले असेल किंवा सुरकूत्या जरा पडल्या असतील, तर ह्याचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो कोरपडीचा.
कोरपड खाल्ली पण, खाता पण ना कोरपड?
हो हो हो खात पण, खातात पण ते. पण ती कसं त्याच्यावर थोडीशी प्रक्रिया वगैरे करतात ना. ते म्हणजे बद्धकोष्टातच म्हणजे ज्यांना ॲसिडिटी असते आप पचन हां ते चया पचय क्रिया तेना सुधार ते, हो ना.
हो!
म्हणून ते बरोबर आहे ते तुमचं.
कोरपडीचा गर काढून हो केसांसाठी पण उपयोग होतो केस मऊ होता. सिल्की पण होता चमक येत केसांना.
चमक येते. आणि केस गळती थांबवून, नवीन केस उगवण्यास पण मदत करते ना! जर आपण नियमित वापरल तर आपल्या जे केसामध्ये कोंडा असतो! तो पण दूर होतो.
तुम्ही कधी वा युज केलीय का म्हणजे असं कोरपडीचा काही उपयोग? केलंय का असं?
हो केलेना ना भरपूर! उपयोग केलेला आहे म्हणजे मला एसिडिटीचा त्रास होत होता ना तेव्हा सकाळी कोरपडीचा गर खायचा. खाल्लेलं आहे मी हो. पण फायदा पण भरपूर म्हणजे चांगल्या प्रमाणात भेटला मला.
हा हा म्हणजे काय फायदा भेटलात? हां हां हां!
आग होते ना ती शांत होते एकदम थंड वाटत पोटात.
हा म्हणजे केसांसाठी वगैरे पण वापरली का असं?
केसान साठी पण मी मेहंदी मध्ये अ कोरपडीचा गंर काढून लावते ना केसांना पण.
हा हा! आमच्या इकडं काय करतात ताई इथे आहे ना कोरपडचं पान असं पूर्ण
तर त्याच्या त्याला असं चिरा पाडाच्या
हो!
कार हेनी आपण आपण चाकू वगैरे वापरू शकतो त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये असं मेथी पेरून ठेवतात असं.
हो ते मेथी पण अशी तिला कोंबेत आणि मग ते केसांसाठी फायदेशीर असते.
हो बरोबर मग ते रात्रभर तसच ते पान ठेवायचं मग ते सकाळी पूर्ण काढायचं ते वरचं साल काढून ते मधला सगळा गर मेथी सहित काढून घ्यायचा हा आणि ते मग मिक्सर मधून हो हो ते पण अस तर लेप करा लेप करतात आमच्याकडं त्याच्यामध्ये थोडे कडुनिंबाचे पान वगैरे टाकायचे आणि छान बारीक मिक्स करून ते केसांना लावायचं मग डॅनड्रफ साठीच लावतात हा आणि सिल्की पण होतात ना त्यान
आणि थोडी मग वाढवायला मदत होते डॅनड्रप कमी झाल्यामुळे आपले वाढवायला मदत होते ना केसांची
हो नाही कोरपडीचा केस खूप लवकर वाढत
हा आणि त्याचे कस इतर पण फायदे आहेत खूप अ आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते तर ते तुम्ही म्हणताय
किंवा कुठ काही भाजलं त्याच्यासाठी पण फायदेशीर असते कोरपड
अ सांधे दु किं मध्ये आराम त्याचा गर आणि ते थोडी अस गरम करायची आणि सुती कपड्यामध्ये असं बांधून ते शेकतात बघा असं हम् सूज वगैरे आली का हा सूज आल्यावर वगैरे
आणि कुठे भाजी वगैरे व ती पण लावता ना
हो हो लावतात ते खूप उपयोगी आहे आता कोरपड तर म्हणजे आपण आपल्या कुंडीमध्ये वगैरे पण लावू शकतो ना असं अ ज्या ठिकाणी कमी जाग आमच्याकड तर चार पाच कुंडी म कोरफड लावलेले आहे तर त्याला खालून फुटवे पुरत तसं म्हणजे दु दुसरं हा
पान जरी लावलं तरी त्याला कोंब फुटत परत
हो तर मी असं ते कोरपडीच पूर्ण एक हेच लावलं होतं हम्म मूळ असं तर त्याला खूप हा खूप फुटलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या शेजारी वगैरे घेऊन जातात ते केसांना लावण्यासाठी टी मेहंदीत टाकण्यासाठी तर आपण अजून असं म्हणजे औषधी वनस्पती लावल्या पाहिजेत ना आपल्या जवळपास कधी लागेल ते सांगता येत
हो ना कोरपडी बरोबर तुळस पण खूप फायदेशीर असते
हो तुळस पण खूप फायदेशीर असते आपल्या अंगणात तर तुळस असायलाच पाहिजे ना
हो हो असालाच पाहिजे कोरपडी लागतेच तुळस पण लागते आणि कोरपड पण लागते
हो आणि करपडीचं कस पान औषधे तर ते एक आव म्हणून आहे बघा ते कुमारी असव वगैरे त्याच्यामध्ये ते उपयोग करतात बहतेक म्हणजे भूक वा वा वाढते ना हा भूक वाढते त्याच्या त्याच्यान
करतना
ते क्रनाशक आहे म्हणजे काही पोटामध्ये म्हणजे त्रास वगैरे असेल ना.
तर ती कोरपडीच म्हणजे आता अस बाहेर पण आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये भर
हो भेटते ना.
हो तर ती पण घेतात. बरेच जणांना आता सवळ नसते ना. एवढा वेळ नसतो.
का आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ब कोरपडीचे पानं पण काही ह्याला असं कडावर काट काट असतात. टोकावर. थोड्या हिरव्या, जास्त हिरव्या पण रंगाच्या असतात बघा, काही. आणि थोड्या अशा पांढरट, पांढरट. थोडं टिपक्या- टिपक्याचे नाही का ते? काय म्हणायचं. असं रांगा असल्यासारखं. असं, असतं त्याच्यामध्ये. त्याला फुलोरा पण येतो, असा वरती आपलं कसं बी वग वगैरे येत ना दुसऱ्या ह्यांना. कोरपडीच, केशरी अस, पिवळसर थोडस केशरी रंगाच असतं. असं उबट असं, असं खूप लांब येतो. आणि त्याला असे वरती असं, हा, हो- हो. त्याच्यामध्ये मग त्या बोंडामध्ये, अ बि असतात. छोटे छोटे. हं, ते मला पण माहिती नव्हत. म्हणजे आपण स्वतः बघितल्यावर थोडं वेगळं वाटतं ना. जी माहिती नाही ते आपल्याला ते. त्या अस पाण्याची पण गरज नाही ना जास्तीची. पण आपण कुंडीमध्ये ते असं, पाणी घालतोत जास्त.
ते जास्त दिवसांची कोरपड झाली का. मंग ते तिला ते कोंब फुटतो.
हो. फुटतात कोंब. आणि असं, जास्त म्हणजे शेती वगैरे पण बऱ्याच ठिकाणी करतात ना, त्याची. कमी पाणी लागत. त्याच्यामुळे, म्हणजे अशी वाळवं ती जे भाग असेल, तिकडच्या ठिकाणी वगैरे.
पाणी नाही लागत कोरपडीला जास्त प्रमाणात. हो.
आणि ते नदीच्या कडणी वगैरे पण. पहिला असायचे बघा ते आमच्या इकड त्याला, केकत म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात, काय माहिती. ते का टेरी त्याच्यासारखंच असतं. कोरपडीसारखं पण त्याच्यामध्ये काहीच हे नसतं. आमच्याकडं ते, गव्हाचं बांध यला. गव्हाच्या पेंड्या, ज्वारीचं, ज्वारीच काही बांधत नाही त्या नाही पण असं बांधायला त्याचा त्या उपयोग करायचे. तर त्याच्या बुडाला ही असं येती. कोरपाडीचे रोप, छोटे- छोटे.
आमच्या इकडे त्याला, ते साबर का काहीतरी म्हणतात.
हो, का.
हो.
ह. तर ते, पहिलं उपयोग करायचे ना लोकं. आ आता काय मशीनन वगैरे काढून घेतात ना. गहू ते त्यामुळे, आजकाल त्यानी कोण बांधतच नाही.
हम्म, आजकाल मोठी मशीन आलीय
हा, हा एकदम लावली मशीन. हा. त्याच्यामुळे, ते पेंड्या वगैरे बांधायची वेळच येत नाही ना.
हो.
हां. आणि आजकाल बघतोय की आपण आपल्या जे शॅम्पू आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आता वेगवेगळ्या कंपनीचे त्याच्यामध्ये पण तसा हां शाम्पू मध्ये पण कोरपडीचा जास्त गराचा वापर केलेला असतो. त्याच्यावर लिहिलेले असत्यात ना त्याचे कंटेंटस वगैरे.
हो कंटेंट्स वगैरे लिहिलेले असतात. आणि कोरपडीचे भरपूर वेगवेगळ्या कंपन्या ते कोरपडीला कि भरपूर मागणी वेगवेगळ्या प्रकारचे जेल बनवतात खुप
हो. हो ना. आणि काही क्रीम पण बनवतात ना अ ते चेहऱ्याला लावायला आता ते ते हम ते रामदेव बाबाच नाही का त्याच्यामध्ये ते आहे की ते पूर्ण वेगवेगळे अ प्रोडक्ट आहेत त्यांचे त्याच्यामध्ये हे कोरपडीचा गराच पण एक आहे ना हां कोरपडी चा जेल हां वेगवेगळ्या कंपनीचे भेटतात की. असं डायरेक्ट नाही कुणाला भेटली तर अ त्या सिटीला वगैर वगैरे नाही ना एवढ भेटू शकत. तर ते असं म्हणजे आयुर ह्याच्यातून आयुर्वेदिकमधून आणू शकतात.
हो.
ओके.
ठीक आहे चालेल ताई छान वाटलं तुमच्या सोबत बोलून.
हो मला पण
बाय.